हॅलो.
हॅलो, हा ऐकू येताय? ह हा कन्नड शिकायला काय पहिलं अ आ इ शिकायला पाहिजे ना.
काय होय.
कन्नड शिकायला मग कन्नडला श्रीला कसं काय येतंय कन्नड.
म्हणजे बहीण शिकाली बहिणीला येतच. बहिणीला येत्यात ओ बहिणी शिकाल्या.
होय त्यांचं शिक्षण कन्नड मध्ये झालंय बहिणीचं.
नाही मराठीमध्येच झाला तरी पण कस शिकला माहिती. मला पण.
हा हा ह मग तुमचं कन्नड मध्ये झालंय ना सगळं.
होय.
ह हा हां मला वाटलं का तुम्ही शिकवलाय काय.
नाही मी अगोदर शिकवल्या. न्यूयर्क पहिला
ह मग तुम्ही दोघं कन्नडमध्येच बोलताय की दोघं कन्नडमध्येच बोलताय की मराठीमध्ये बोलताय.
घरात कन्नड मध्ये बाहेर मराठी.
मराठी तुम्ही शिका म्हणजे जर असं बाहेर गेलं की सोपं पडत ना तुम्हाला.
होय शिकवलं घरात या लागलंय जरा जरा.
पडलाय खरं तुम्हाला आधी आम्ही भेटलेलो तेव्हा पेक्षा आता फरक आहे. पहिला काहीच येत नव्हतं तुम्हाला आता येते की.
मी इथं येऊन दोन महिने झाले तेव्हा भेटलं. पुढ कवा भेट नाही आता झालं पाच वर्ष झालं आता.
आपण भेटून पाच वर्षे झालं.
होय तवाच तिथे पन्हाळाला गेलतो ना तवाच भेटल ना.
होय होय तेव्हाच की त्याच्यावर काय यायचं म्हणजे भेटायचं झालं नाही सोडा.
लग्न लग्न झाल्यावर दोन महिन्या काय तीन महिन तिथे आई
होय होय आपण वन डे ट्रीप काढलो होतो.
होय.
मग त्याच्यानंतर आम्ही आलो की तुम्ही गावाला जायचं. नाही आम्ही भेटल सोडा त्याच्यावर मी, श्री, अलमा, जय. भेटलो पण तुम्ही कस हा. तुम्ही माहेरी गेला होता त्याच्यानंतर तुमची डिलिव्हरी वगैरे झाली ना.
होय.
हम्म त्याच्यामुळ नाही. मातता पण भेटायचं होत खरं तुम्ही गावी गेला ना तिकडे तुमची जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून.
होय बि
त्याच्यामुळे राहिलं नंतर आता पण जायच होतं ट्रीपला.
आता कुठं झाला नाही तर.
जाणार नाही.
आता नाही दोन दोन तीन महिन्याचा कुठं झाले.
ह हा हां बघ आले. बर येते घ्या भेटायला मी आलमाचं येतो आता मला खरं माहीत न्हई घर पण माहित नाहीये तुमचं म्हणजे असं कधी घरी यायचं झालं नाही ना बाहेरच भटतोय त्याच्यामुळं.
घरलं कव्हा आली नाही तुम्ही.
नाही यायला असं बाहेर आम्ही बाहेरच भेटायचो ना अस. सं म्हणजे असं कॅफेला वगैरे
त्याच्यामुळं म ब हो हो आल्यानंतर भेटतो की फोन करूनच येतो. त्यानं बोलवलंय बराच वेळा पण आम्हालाच यायचं झालं नाही.
कवा येणार आहेस हिकडं परत एकदा.
आता मी पंधरा दिवस येेऊन राहून गेलो की त्यावेेळेलाच म्हणत होतो मग म्हटलं बायको गेल्या गावाला वगैरे म्हंटला.
हा.
तब्येत ठीक नाही मग त्यामुळ अजून सांगितला नव्हता त्यो मला की असं असं म्हणजे हे हाय म्हणून. म्हण गुड न्युज वैगेरे आहे पण मला डाऊट आला कारण की एवढे दीवस राहिल्या म्हणजे वाटल ना की जरा तिजी तब्येत ठीक नाहीेयाय जरास हे व्हायलय. मम्मी त्याला बोललो मीन म्हणजे नकळत बोललो काय गुड न्यूज आहे काय तर हसला फक्त. नाही नाही म्हंटला मग अरे ले अ म लेडीज ला ओळखतात. नाही लव लगेच सांगितलं नव्हता मग तुमच सोनोग्राफी केल्यानंतर मग बोलला मला. त्यो की असं असं म लगे सांगितलं नव्हतं म्हंटलं त्यान हम्. मी म्हणल तू नाही सांगितलंस तरी ल येते म्हटलं लक्षात हम्म. त्याच्यामुळ मग मग घरात सोनोग्राफी केल्यानंतर मग कळळ अम्हाला ते की अस -
ह मी सांगितलो कुणाला कोणाला सांगू नका पहिला का दोन ते खाली झालं ना व माझ.
होय कधी?
कोर -
तुमचा आवाज येत नाहीय बघा.
आवाज येत नई.
हा लांब घेतलाय काय मोबाईल जवळ घ्या मोबाईल.
जवळच आय.
हा बोला.
आता येत्यात.
हा आत्ता येतय आत्ता येतय.
हा हम्म
हा हा हां.
मी सांगितल ओ नवरऱ्याला होय आधी पण झालं. मी सांगितलो आता लगेच कोणाला सांगू नका म्हणून. घरात पण कुणाला सांगितलं नाही आताच सांगवलं सगळेजणा.
नाही ओ खरंच असतय सोडा ते म्हणजे कोण चांगलं नसतय ते. ते हे तीन म म्हणजे दो तीन महिने झाल्या शिवाय वगैरे सांगत नसतात सोडा घरी.
हा म्हणून मी कोणाला सांगित - तलो नाही म्हणून नवरा पण सांगितला नाही तुम्हाला.
नाही तसं आहे सोडा म्हणजे तसं काय सांगितलं नाही म्हणणे पण आम्हाला ओळखलं लगेच. मी म्हटल त्याला तिला मुई मेट वगैरे व्हायलय पोटात पण दुखाला असं म्हत होता ना तेव तब्येत मग ठीक नाही याय. य वगैरे म्हणत होता मग तची बहीण काय कोणतरी आहे म्हंटला तिथं जाणार आहे तिथं दाखवून घेणार आहे वगैरे असं म्हटला.
हा न बहीणाय.
हा तेच की बहिण तेच म्हटलं होत सिस्टर आहे हा मग ती तिच तिकड लावून द्या म्हणून सां सांगितल्या इकडं मी माझं मी बघतो असं म्हंटलत होय काय
अ हिनन बहिणी मला आत्ती पोरे होत्या
हा हा आत्तीची मुलगी हा हा आत्तीची पोरगी हम्
हा
मला तस नाही मला कळतंय तस मराठी म्हणजे आहे नाही तुमचा फरक पडलाय भरपूर त्यामुळे मी- मला श्री म्हणत होता तिला फोन कर म्हणून सविताला अरे म्ह ल वहिनीं संग काय बोलणार म्हटलं मी त्यांना मराठी येत नाही अगं मला म्हट बोलून तरी बघ-
मला पण तेच म्हणतात रोज फोन करते पाच तास आला ते कमप्लीट कर म्हणाल्या दहा मिट काय बोलाय
ह
नाही मी मी पण तेच म्हणल दहा मिनट काय बोलायचं. नको मिळे मराठी करत नाही करत नाही म्हणलं तरी पण एक कॉल- त्यांनी बोल बोलवलं न परवा
हो हो केला केला आताच मी पण म्हटलं वैदिनी कशा केल्यात मग तो उच म्हणजे तो बोलला ना म मला म्हटला तिला हे होत नाही म्हणून मला तेव्हा त्यान सांगितला होता हम्
आले हो ते फॉर्म आला व्हॉट्सअप मध्ये भरणार असेल तर भर नाही तर नाही असं आला ते न काय भरला फॉर्म मी नक- नको म्हणला मी करत नाही मराठी फॉर्म भरू नको म्हणला तरी पण भरला.
अस असत ह का त्यातना पण
होय लय जव चला लई दिवस झाला आता पंधरा वीस दिवस झाला ते फॉर्म भरून टास्क घेऊन पाच टास्क आलात.
हा हा केलाच नाहीसम
मी केलं नाही कर कर म्हणाल्या खरं कॉल कर म्हणाल्या तुम्हाला ती श्रुती हाय ना
होय श्रुती एके हा तिच्यासोबत कन्नड जरी बोलला नाही कन्नड खरं चालणार नाही मराठी बोलावं लागेल तुम्हाला
कन्नड नाहीच मराठी बोलायचं ते मराठी बोलात नाही. हा सोबत रोज पन् बोलून बोलून चाल
हा
हम कन्नड बोलून बोलून सवय झाल नावा कल आलता मला कॉल चालत मला हम्
मम्मी पणच्या श्रुतीला फोन मेसेज श्रतीला त्या मला पण त्यां नंर दिलाय तुमचा एक दिलाय आणि श्रुतीचा एक दिलाय मला म्हंटलं तिला मी पर्ली म म मला तिनशट पाठवली म स मा म्हण म म म्हट अरे माझी भा म्हट ति ग मी एक म म म्ह मी आ ब त्यामुळे मला काय म्हणजे वेळ नाही आहे म्ह
ती ती बारावीला हाय आता ती कॉलेजला जातात. तिला टाइम मिळत नाही होय,
मम् हम्म
दिवस पूर्ण कॉलेजला जातात ते
होय काय मग कधी संध्याकाळच फ्री असते काय
संध्याकाळी येतेत रूम मध्ये अभ्यास करत बसतात मला पण फोन करत नाही का पण मी करतो खर माझ्यासोबत मराठी बोलत नाही ते मर रोज कनडच बोललीत नव्ह कन्नड बोलून, बोलून मराठी मराठी बोलायला हसतात ती लई ती
पण टास्क कम्प्लीट करून घ्या ना तिला तुम्हाला येतेय मराठी जसं येईल तस बोलायचं तिच्यासोबत ओ तिला सांगायचं माझा टास्क आहे त्यामुळे मराठीमध्येच बोल म्हणायचं
ती बोलत नाही हसतेच लई मध्ये, मध्ये कन्नड कन्नड बोलत्यात.
मामासोबत पण त्यांच्या हा त्यांच्या मामासोबत पण मराठी बोलतात मामा इथ इथून ती कन्नडच बोलत्यात. लय हसत्यात होय मराठी बोलायला हसत्यात आणि सवय नाही नव्ह कन्नड बोलून बोलून कन्नड सवय हाय.
होय तरी साताऱ्याला इथं हाय त्यामुळे मग कन्नड कसं काय येतंय तिला?
घरात कन्नड बोलतात नव्ह
असं कंपल्सरी कन्नड बोलतात?
होय सगळेजण घरात कन्नडच बाहेर फक्त मराठी शाळा मराठी इथ पण आम्ही कन्नड सगळी कन्नड सगळेजण कन्नडच बोलतेत बर घरात आमची पोरी पण पोरी पण घरात आमच्यासोबत मराठी बोलत नाही कन्नडच बोलतात आणि बाहेर मैत्रिणीसोबत खेळालायच जातात ना,
तवा मराठीत बोलत्यात मराठी बोलत्यात,
ह नाही चांगला हाय घ्या तुझीे पण पोरगी पण शिक ले ते मी जरा म्हणलो श्रीला
मैत्रिणी सोबत खेळायला जातात ना सगळं मराठी बोलतेत घरला आलीवर आमच्या सोबत कन्नड बोलतात होय, शाळला, शाळला पण हो ते शिकवले तिला येतेच सगळं
हम्म बराय तेच हम्म आई बाब सारखं बाबा सारख ऑलराउंडर होऊ दे की,
होय, तिज सारखं.
ह हा
हिंदी, तिला येतेच हिंदी, हिंदी पण बोलायला आम्हाला हिंदी येत ते, जरा अवघड होतेत अवघड होतेत ती जरा
हा हा हा हां हां
ती मराठ तर एक हाय याय लागलय बास मराठी एक
होय, होय चालतय बघा बोलत बोलत आपलं दहा मिनिटं होऊन गेले
झाला दहा मिनट
हॅलो, नव्ह बोलत, बोलत आपला दहा मिनिटं होऊन गेले म्हंटलं
होय, होय झालं न दहा वीस सेकंड झाल
होय, होय चला ठेऊ कां मग?
चा, हा हा ठेवा ठेवा
हां